हॅलो हा आवाज येते ना ते
हॅलो
हॅलो हा आवाज येतोय ना तुम्हाला
हो येतोय येतोय हो बोला काय म्हणताय
काही नाही आता चलले हम् या टाइमात फ्री असत ना पूर्ण
हो या वेळा जस आपल्या बायकांना वेळ मिळून जातो करायला नाही तर मग
ह
हॅलो
ति तिची म्हटलं शाळा दुपारी असते का
हो दुपारी शाळा असते तिची बारा ते पाच असते साडेपाच पर्यंत हा पावणे सहा पर्यंत येते घरी मग असा हा वेळ असतो जरा मध्ये रिकामा हा मग ग ती आल्यावरती काय मग नाही जमत मग संध्याकाळचं स्वयंपाकाचं आणि हे सगळी गड
नाश्ता चहा पाणी ते आले की मुलं आले की नाहीच होत त्यांची का काय ना काही तरी गबड अस झालं की त्यांचा अभ्यास आहे ते सगळं
खरंय खरं आहे ना ते नको नको होऊन जातो मस
हम्
रात्री म असं होत क कधी एकदाच आवरतोय आणि कधी झोपतोय आणि काय
हो माझ्या मुना कस ट्युशन नाही तर त्याच्यामुळे अ्यास घ्यावंच लागत कंपल्सरी मी ट्युशन नाही लावले मी घेते म्हणजे असं हात आ सध्या तो सातवीला आहे त्याला म्हटलं आता या वर्षी घेते मी पुढच्या वर्षी आपण तुला लावूया क्लास म्हणजे करतात थोडंफर त्यांना आणि मला असं सध्या समजत आपल्याला जमत तपर्यंत ता येऊ म्हटलं असं बाकी करतात हो
हो एसएससी बोर्डच आहे ना
हो हो मला याचं आहे
हो ते आता काय सीबीएसई आणि आय सीएसई काय ते नाही जमतो आपल्याला
हा नाही जमत सीबीएसईचा अभ्यास खूपच हे कडक जास्तच आहे हम्म
मोठठा मुलगा सीबीएसईलाच होता मग हिला घालायची वेळ आली तेव्हा तोच म्हणाला अजिबात नको घालू कारण इ अभ्यास आणि बाकीच खेळणं वगैरे
आणि त्यांना काहीच नाही हो मग त्यांना नुससा अभ्यास अभ्यास मग ति पण कंटाळ आणि आपण पण बोर होतो तेच तेच तेच तेच आणि सीबीसई बोर्ड म्हण ते आपल्या बाहेर जात त्यांना पण विचार करा लागतो
खरंच आहे खरंच आहे आता हो अभ्यास सोडून तो कुठेच जाणं आणि शाळेचा पहिला दिवस म्हणजे कंपल्सरी अटेंड करायच म्हण क म्हण पण कसा विचार करतो जाऊद माहेरी गेलो तर एक दोन दिवस पाढव जरा हा पण नाही त्याच तोच म्हणायचा नाहीये मला जायचंय पहिल्या दिवस नाही गेलं की मग ओरडतात सगळे मग सुरू होतो लगेच अभ्यास तेव्हा तो अगदी आणि त जुन्या बिल्डिंगमध्येध्ये राहायचं होतं तिथे लहान त्याच्या एवढंत असं खेळायला कोणीच नव्हतं तो एकटच मग दिवसभर अभ्यास आणि मग खूप कंटाळून जायचा कधी असं झालं कि मग कधी माहेरी जातोय मामाकडे आणि तिथे खेळतो असं असं व्हायच सुट लाली त्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणायचं मला आपण कधी जायचंय.
जायचंय आणि आता तो एवढा अभ्यासात घुग झालाय की त्याला वेळच मिळत नाही. जातेल ना
हो, नाही नाही आता नाही आता तू मामा कडेच असतो तिकडेच असतो. हा शिकायला तिकडेच आहे. इंजिनिअरिंगला पण मग आता मग कधी सुट्टी असली. का मग असं मदन कधीतरी येतो. गणपती किंवा असं एक दोन हिला आठवण येईल तेव्हा दादाची मग आठवण आली का मग फोन करायला सांगते. जरा ये मग येऊन जातो. सुट्टी असली काल दोन दिवस
हम् हम्
असं काय चालू असतं ये जा ये जा त्याची,
नाही मी पण आम्ही कस बीएसस नाही केलं आपल्याला अभ्यास घेणं घ्यायला आपण जमलं पाहिजे आणि त्यांच हे त्यांचे ज्या मलांना म्हणजे आमच्या शेजारी काकीनची मुलगी आहे ती पण बोलत होती. म्हणजे वहिणी टाकूच नाही की ती शिकलेली एसबीएसी म्हण व्हय, हॅलो त्यांच्या ऍक्टिवि विटी वैगरे करण्यात आपलं हे जातो. आणि त्यांचा अभ्यास आणि तेवढं हे ऍक्टिव्हीटी पण सगळं अटेंड करालाच लागतं.
हो दर दर आठवड्याला काही ना काहीतरी असायचंच त्यांचं काही ना काही तरी आहेच. शाळेत कार्यक्रम आहे मग हे बनवून द्यायचंय.
हा ते बघाचंय किंवा मुलांकडून ही तयारी करून द्या. खूप चालू होत त्याच्यामुळे नाहीच, आणि अस म्ह आणि आहेत म्हणजे आमची मराठी मीडियमलाच आहेत. सेमी आता पाचवी पासून सेमी पाचवी पासून सेमी आहे. इंग्लिश मीडीयमलाच आहे. म्हटलं होय, ते आहे. आणि आमचे सी आर सर पण बोलतात इंग्लीश मिडयमला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास घेणार अस बिनधास्त टाका आमच्याकडून होईल तेवढंच आम्ही घेणार म्हटल. म्हटलं. हो बरं ठीक आहे. आणि असं काय नाही की मराठी आणि इंग्लिश मिडियम मधूनच शिकून मुलं मोठी होतात.
हो, खरंच आहे. आता आमची पण मराठी मिडियमच होती पण आता पण एवढा आहोत की अभ्यास घेऊ शकतो मुलांचा म्हणजे तेवढा आपण अगदीच मराठी मिडियम म्हणजे अगदीच काही नाहीय. तसं काही नसतं तेवढा अभ्यास घेऊ शकतो आपण मुलांचा तेवढं आलं तरी खूप आहे. हाऊस वाईफ म्हटल्यावरती आपण तेवढं करू शकलो. तरी खूप झालं तरी खरच आहे.
नाही. मी पण घेते म्हणजे करतात आणि मुलं म्हणजे अस बसून त्यांना समजावून सांगितलं की करतात. त्याच्यामुळे काय मला अजूनपर्यंत क्लास लावावं असं वाटलं नाही. मस्त चालू आहे.
हा हल्लीचं काय झालं. आता हि मोबाईलच इतकं प्रमाण वाढलंय ना. कि मोबाईल मोबाईल घरी राहिला ना. किंवा माझ्या जवळ अभ्यासाला बसल का थोड्या वे मला मोबाईल बघू दे आणि मग मग मला काहीतरी खायला दे मला अ असंच करायचं मग खाली कुणी खेळताना आवाज आला कि मग पळत जाऊन बघे. ट्युशन म्हटली कसं कंपल्सरी मग, दोन तास तिथे बसून करते ना म्हणून म्हटलं नाही जाऊ दे. तिला लावण गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय करणार नाही. म्हणून, मग मी ट्युशन लावली म्हटल जाऊ दे. तेवढा वेळ जातो. जाणं-येण सोडण्यात पण मग जाऊदे त्रास होईल थोडा पण जरा बसेल तरी ना मग हो हो हो ना. हा काय म्हणता बाकी अजून,
बाकी अजून काय
ची शाळा सकाळी येतात
हा एकाची सकाळी असते केला हम् हो हो एकाची सकाळी असते
हॅलो हॅलो हा येतोय येतोय मध्ये गेला होता हा
मोठ्याची सकाळी असते सात वाजता तर साडे सहा वाजता जातो आणि छोट्याची दुपारी ह आणि छोट्याची दुपारी बारा वाजता तू साडे अकरा वाजता ज तो
अच्छा तो येणार आणि हा जाणार असय संध्याकाळीच दोघांची भेट होत असे
हो हो संध्याकाळी आणि त्यांचं कसं दुपारी्या आला की थोडा वेळ टी मी बघतो आणि झोपा आले की झोपत आता झोपलंय थोडं म्हणजे ठीक आहे झोप आणि मग चार वाजता उठवते उद्या कार्य उद्या शाळेमध्ये स्पर्धा आहेत ना ठीक आहेम नाही आमच्या क शाळेमध्ये दर महिन्याला महिन्याच्या एंडलाच परस्पर्धा असते पण मोठ्यांची अशी मदच घेतात तर उद्या हे करायचंय बुके बनवायचे कृत्रिम फुलांपासून प तुी फुलं शिकवते तुला येतात ना
हो का अरेवा तुम्ही बनवतात का
हा मी फुलं फुलं काय करते आपल्याची कागदाची आणि ते पे र वगैरे असतात ना क्रेप पेपर वगैरे त्याची
अरे वा म्हणजे आवड आहे असं म्हणून का असं
हा म्हणजे मी अशी आ क्लास नाही केला म्हणजे अशा एक बघून बघून असं हे केलं आणि छान म्हणजे जमतात मला ती मी बुके वगैरे पण बनवलेले आहेत लग्नांमध्ये वगैरे देते असंही
हो का अरे वा चांगलं आहे म्हणजे असा छंदही जोपासला जात तो आणि कामही होत बरोबर आहे तेवढंच काहीतरी हातभार लागतो ना हो आपला
हम्म हम् अशी छान ह् म्हणजे आणि दुसरी पण शिकायचा प्रयत्न केला पण ती एकदम छोटी छोटी नाही जमली जास्तने प्रयत्न केला पण जे येतात तेी छान म होतात व्यवस्थित होतात बुके चार पाच वेळा बुके वगैरे केलेले आहेत
अरे वा
हम् हो त्याचं तेच चालंय हो हो मग ते आपण असं ब वगैरे आणटो न द्यायला त्याच्यामध्ये स्पर्ज वगैरे काढून ठेवते उपयोगी होतात
कामी येतात ना मुलांना काही तरी शाळेत असत काही ना काहीतरी मी पण असे काहीच आले ना असं काही वस्तू की ठेवते जपून कधी काय शाळेतन ऍक्टिव्हटी येईल किंवा काय
हा मुलांसाठी काय उपयोगी होतातस ना मग असे सारे बॉक्स पण टाकत त्या ठेव देतो
आम्ही पण बॉक्स पिशव्या असं काही आलं की मग ठेवत आम्ही कारण मला लागतात नाव मुलांना काही काही येत शाळेत आणि मग ते गिफ्ट पेपर लागतो मग काही ना काहीतरी असतच ते आणि वाढदिवस असतात मग गिफ्टच पाहिजे मग च टोनच असं व्यवस्थित गिफ्ट करून देॅक करून दे असं काही ना काही असतच हो ना
च
चालेल.
ह काम.
काही नाही बाकी बाकी बस बाकी आता. ठीक आहे सगळ हो. नाही आता चालू आहे म्हणजे एक एक सासूबाई असतात बाहेर आता मग थोडं टी व्ही बघ. थोडस झोपतात जेवण वगैरे झाली की. ह् मग आता ती तर घरी नाही आहे मिस्टर बा ऑफिस म्हणजे मग. ते येतील आता संध्याकाळी.
तुम्हाला टी वही वगैरे बघायची आवड आहे.
थोडी बघते पण आता कसं आई सिरियल बघतात जास्त. मग कधी चालू जे लावलेलं असेल ते थोडस. हा थोड बघायच थड मोबाईल. आपल्याला कसं मोबाईल आहे. त्यांना तर मोबाईल म्हणजे आहे पण ते बघत नाही एवढं त्यांना टीव्हीची सवय. ई ना हो हो मग. हा हा त्याच बघतात तेव्हा बसल्या बस. तलं आजार काही असं लसूण वगैरे सोलतोय भाजी चिरतोय तेवढ्या वेळ. हा जरा बसलं की मग रात्रीच. ज मो मितो हातात ज शां झाली का म ज बघायला ब वाटत मोईल. जरा रात्रीचा हो खरंच आहे नाव तेवढंच. वेळ मिळतो ज रात्री ज सगळे शांत झाली. क मग काही काम नाही आता आपल्याला थोडा वेळ बघून म. क् वाट नाही दिवसभर जरा हातात मोईल घेत क नको नको. काम पूर्ण करून घेऊ मग बघू हे करू मग पूर्ण मग बघूया. ते जमतच नाही दिवसभर. ह तेच नाही आणि हाऊस वाईफ म्हटलं की असं सगळ्यांना वाटतं की काय घरीच असतात.
घरीत असतात काम असतात उलट ते. ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्या सगळ्या आवरून जातात परत आल्यावर तेवढाच वेळ आणि आव. आणि आपल्या आधी पण आवरून झोपतात.
हो खरंच आहे आपला दिवसभर. चालू अगदी झोपे झोपेपर्यंत सगळे झोप.
आपण जर काय नाही काहीत रे हा कुठे भि भिजत घालायच. कुठे कठे गस बंद हे सगळ लक्षात क्यात डत. शर ते असतात.
समजा काहीतरी कडधान्य करायचे मण येणारे भिजत घालायचे. अ कालचा सांग काल ही म्हणाली मला मला छोले खायचे. मग मी विसरून गेले होते प झोपले नंतर लक्षात आलं नाही छोले ते भिजवायचे. मग उठले भिजवलं. आणि मग परत झोपली हो तेच ना. कालच हवे होते टिफिनला काल काही जमलं नाही मग काल रात्रीच परत मला आठवण केली तिने म्हण. ह कर उद्या दे तु. एक असतेच मागणी काही ना काहीतरी. हा हा ते असच असत जे लहान असत. ना ते जरा जरा नखरेलच असतं मोठ्याच काही नाही ऍडजस्ट करून घेत.
डजस्ट सगळ्या बाबतीत ऍडजस्ट. करतात माझा छोटा आहे तरी मी सांगते करतात. ठीक आहे चालेल चालेल मी करते तुम्हाला नंतर थोड्या वेळा आणि परत करेन. हो चालेल थँक यू छान वाटलं बोलून हो बाय.
छान वाटलं बाय बाय.